झालं जेवण?
हा जेवुणच आता बसले. माझे कॉल शिल्लक आहेत तुमची साहाच राहिलीत वाटत.
हो आता पाचच
म्हणजे पाच आता माझे माझ्यासोबत आणि चार करा म्हणजे माझे पाच आणि तुमचे पाच होतात. आणि एक कोणासोबत केलासा की पूर्ण होतो. मग तूमचे पण
तुम्ही त्यांच स्टार्टच हाय आत्ताशी एक कॉल झालाय त्यांचा.
मग तुम्ही आता माझ्यासोबत किती करणार?
हा.
हॅलो!
हा बोला ना.
मग तेच की माझ्यासोबत आता करणार ना पाच पाच कॉल?
हा हा करते नंतर.
मा तेच म्हणजे माझे पाच होऊद्यात आणि तुमचे पण पाच म्हणजे तुमचा एक राहतोय. आणि मला नंबर पाठवा तुम्ही म्हणजे मी करते त्यांना. म्हणजे त्यांचे पाच पाच होत माझे आणि त्यांचे पाच पाच होतील ना, असं करतोय मी. हम्म. आता मग कोणत्या विषय बोलुया म्हणता? आता आपल्या शेतीचं झालं.
एखादी रेसिपी सांगा तुमची, तिकडची छानपैकी.
तुमच्या तिकडली सांगा आधी तुमच्या आ साताऱ्याला कशी काय बनवताय कुठली वेगळी आहे. वेगळी
आम्ही जास्त करून बिर्याणीच बनवतो.
कसली साधी बिर्याणी का चिकन?
चिकन बिर्याणीच, पण मसाले बिर्याणी दम बिर्याणी नाही. दम बिर्याणीला बरंच
ह मसाले बिर्याणी म्हणजे कशी मग मग मसाले बिर्याणी कशी बनवता?
अ काय करायचं महि चिरायचा उभा. अ भरपूर चिरायचा मग थोडासा सेपरेट ठेवायचा. आणि थोडा भाजून घ्यायचा तव्यात, मग त्याच्यासोबतच खोबर लसून वर आपण अ चिकन बनवतो त्यावेळेस घालतो ना मसाला‌ असा तो भाजून घ्यायचा. आणि त मिक्सरला बारीक करायचा कोथिंबीर टँमॅटो ते पण मिक सगळ्याच म्हणजे सेपरेट सेपरेट सगळं थोडं थोडं बारीक करून ठेवायचं. आणि त त चिकन आणलं की चिकनला हळद लावायची आणि दही लावायचं. आणि ते जरा पाच मिनट ठेवायचं. आणि ते सगळं मसाले भाजून घ्यायचे, आधी कांदा घ्यायचा भाजून. जर तुम्हाला टोमॅटो पण आव जास्त प्रमा मनात आवडत असेल तर मग बारीक चिरून पण तुम्ही टाकू शकतात त्यात. मग ते सगळा भाजून घ्यायचा. परत खडा मसाला टाकायचा, खडा मसाला टाकल्यात मी मंग एक एक मसाला टाकत ते फ्राय करायच अस. हा भाजून घ्यायच सगळं व्यवस्थितमध्ये आणि
हम्म हम्म.
ते भाजून झाल्यानंतर मग अ मसाले टाकायचे, अ म्हणजे बिर्याणी मसाला भेटतो. तो एक आपल्याकडे तो टाकायचा आणि तो टाकल्यानंतर चिकन टाकायचा. वाफलून घ्यायचं थोडा वेळ, लगेच
हा हा.
पाणी पाणी टाकायचं आणि ते वाफ, सुक्क चिकन कसं करतो. तशा टाईप मध्येच करायचं आणि ते वाफल्यानंतर ना कि त्यात पाणी वतून ठेवायचं पंधरा वीस मिनिटं आणि त्याला पाच मिनिटं उकळी येऊ द्यायची आणि उकळल्यानंतर तांदूळ धुवून घ्यायचा आणि त्यात ओतायचं आणि ते सगळं मिक्स करायचा, हलवायचा आणि मग परत शिजवून द्यायच आणि ते अ आपण खायला रेडी झाले.
हम् हम् हम्.
पण आपल्यावर असतंय, तांदूळ कोणतं युज करायचं ना.
ते मग तुम्ही विकतचे तांदूळ घालता की घरचे आपले. अ हे दिल्ली राईस किंवा बासमती असे घालून बिर्याणी बनवता.
तुला आवडेल ते युज केलं तरी चालतं. म्हणजे त्याला बिर्याणी तांदूळ भेटतो पण आपल्याला जशी सवय नसते ना. तो तांदूळ मोठ्ठा खायची जास्त.
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
मग आम्ही इंद्रायणी, तांदूळ भेटतो ना.
इंद्रायणीच मग, ते चिकट होत नाही बिर्याणी, ते मऊ असत ते. आमच्याकडे करतात भात पण ते, मग चिकटच खाताय का? तुम्ही. आवडतंय वाटतं चिकट भात खायला कारण ते मेन म्हणजे.
हा, काय म्हणलं? सवय लागलेली असते ना त्या तांदळाची.
मग ते आमच्यात का एक वर्ष आम्ही अ केलेलं भात. आम्हाला दोन टिक्की झालेले इंद्रायणीच तांदूळ. आणि मग, म्हटलं मोठठं तांदूळ आणण्यापेक्षा म्हटलं, वासाच हाय. बिर्याणी करायला लावल आणि मुलांना पण आणि मला घरच्यांना सगळ त्यांना मसाले भाता कधीतरी करतो त्यामुळ व्हेज व्हेज मसाले मसाले भात आवडतो ना. ते करायचं म्हणून कांडून पण आणलं ते भात मी आणि एक दिवस केलं भात एक म्हणजे दोन तीन दिवस केला सकाळ संध्याकाळ. तिसऱ्या दिवशी मग घरातली ओरडा लावलीत मला म्हणलीत हे भात कुठनं काणून आणलय चांगल चाळून हे करायचं. मग ते एक भरडलस आणि ढोरास नी नेवून घातलत खर ते एक घरातल्या त्याच्या तोंडात घातल्याने एकदम चिक्कट- कधी चिक त्यांना फळपळीतच एकदम भात लागतो. चिक ट खाय
हा आणि तो कुकरला लावल्यानंतर ना जास्त चिकट होते. मग आपल्याला कशी सवय असते की त्याच्यावरच फेस वगैरे काढायची. आणि हलवायचा भात तसं जर केला तर मग भरपूर चिकट होतं तसं नाही करायचं.
हम्म.
त्याच्यावरचा फेस पण काढायचा नाय आणि हलवायचा पण नाही भात. एकदा धूवून ठेवलं की त्याला पार होस तोवर बघायचंच नाय.
हं हं मग ते आपल्या आप पण होतोय हंहं.
हा मग जास्त चिकट पण होत नाय आणि फळफळीत पण होतो.
घरी तुमच्या इंद्रियानेच खाता काय?
हो हो काय तर आता रिशनिंगच बघताय ना प्लास्टिक वगैरे मिक्सिंग येतेय. आणि व्यवस्थित पण नसतात तांदूळ घाण भरपूर असते.
नव्हे दुसरा तांदूळ करत नाहीत काय घरात मग का विकत इंद्रायणी विकत आणताय काय?
विकत आणतो आम्ही आणि जर कोणाची म्हणजे मग बाहेरच्या गावात असंत करतात ना बघा शेती तांदळाची मग तिकडनं मग विकत वगैरे घ्यायचं.
हा हा असं करतोय का हम्म हम्म् मग तेच
एकदम आपलं पाच सहा किलो इकत वगैरे घेतलं की मग बर पडतं संपलं की परत आणायचं.
मग किती जण किती घरी मग किती जण आहे घरी तुम्ही?
आता मी इकडं बाहेर राहतो ना दोघं मिस्टर आणि मिसेस.
हा हा आणि ते तुमच्या घरचे?
गावाकडे म्हटलं तर मग सासू त आहे माझी. ती त्यांच्या मोठ्या मुलांपाशी असते.
हम्म हम्म म्हणजे गीरगाव आहे तुम्हाला. हम्म आणि हे मुलं तुमच्या आई
माझ्या आई पण एकटीच असते गावाकडे.
मग तुम्हाला भाऊ तेन नाही का?
दोन बहिणी आहेत की त्यांची पण लग्न झालंत.
हम हम मग ते म मिस्टरांचं काम असेल म्हणुन बाहेर येऊन राहायला असेल तुम्ही. हम्म हम् हम्.
तेस्नी कसं काम आलं म्हणजे एनी टाइम कधीही काम लागतं ना.
हम्म हम्म.
आणि सगळं फँ एकत्र फॅमिली असली की जरा कसं होतं पटत नाही कोणाचं. काय त्यामुळे आपलं बाहेर राहिलेलंच बरं पडतं का तर माणसं पण म्हणजे चांगली राहतात आपल्यासोबत. आणि म्हणजे भांडणं पण होत नाहीत असा विषय होतो. आणि कसं आता गावाकडे काम आहेत का माहितीय ना शेतीशिवाय काही दुसरं काम पण नाही.
ज नाही होय अस असतय होय.
त नमकी कस दोघांना मिळून जर केलं तर बरं पडत.
तुम्ही पण जातय काय मग जॉबला?
नाही मला स्वतःचा बिझनेस आहे मी मी मेहंद आ मेकअप आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट आहे.
हो मग तुमचं पार्लर असेल की?
नाही मी घरातनच करते एक पार्लरमध्ये म्हंटलं की कसं अ आपल्याला ऑर्डरच्या ठिकाणी जायला लागतं ना पार्लरच उब फुकट भारत वगैरे ती देत बसण्याऐवजी ते आपलं घरातच केलेलं बरं पडतं आणि ते लग्नात हा स करत्यात ना बागा ते म्हणजे सगळच फ्लाँअर ज्वेलरी ओरीजणल फ्लॉवर ज्वेलरी ते डुप्लिकेट करीन मोत्यांच्या परत ते आता सप्तपदीचा ट्रेंड निघालाय बघा.
हा हा हा. हा हा म्हणजे घरातून करताय म्हणजे तुमचा तुम्हाला बिझनेस आहे.
हो हो.
हम हम ह मग भारी आहे कायतरी बिझनेस आहे तुमचा.
हम्म तेच आपलं ते बरं पडतं ना दोघांनी मिळून केल्याशिवाय पर्याय पण नाही आता.
केलेलं ते हे होतय कायतरी म्हणजे हेच आणि आम्ही कसं शिक केले जास्त माझं शिक्षण म्हणजे बारावी शिकलो. त्याच्यानंतर मुल निघाली मुलगी झाली मग त्यात एकदम मुलं आपल्या मुलांच्या आपणं अडक की आपलं पुढचं शिक्षण राहतय बघितलास ने.
हो.
त्यात नंतर अभ्यास कराय वेळ भेटला नाही मग ते मुलगी ज्यावेळी प्रेग्नेंट होतो त्यावेळी ते दोन विषय माझे राहिलेले राज्यशास्त्र आणि मानूसशास्त्र ते मी सोडवलं. आणि नंतर म आणि पुढे ही शिकायच म्हटलं तर ती लहनाची मो टीव्हीत गेली तो वर म शेतातली कामं तो वर घरातली ओरडायची कशाला शिकालेस काय करालेस.
नाही एकदा लग्न झालं की मग नाही शिक्षण होत आता म माझी पण झाले ना बारावी. मंग ते म्हणत्यात की माझे मिस्टर. तु घे ऍडमिशन पुढं म्हणलं नाही म्हणलं नाही सावरत.
नवा आणि आता तुम्ही तुमचं हे आहे हो शिकलाय तुम्ही काय तरी शिक मी काहीच नाही ना कायतरी शिक्ष शिकवून कायतरी करावं म्हटलं तर काय शिकाय नाही ना.
हम्म.
हम्म आणि असं आमचं कसं पार्लरच केलं तरी पण आमचं गावा फायच हेज्यात डोंगरावर म ते कुठ हम्म. तिथं कोण आता मेकप बायका कुठं कधीतरी चार महिन्यात एकदा आयब्रो करणार कोणकत कोणतरी हे करणार असं ते म काय आपल्या को सिटीला टाईपमध्ये महिन्याला महिन्याचा महिन्याला वॅक्स तेन फेशी केला असं कोण करत नाही हो इकडं त्याममुळं ते पण शिकून त्याचा काही उपयोग नाही ना.
ता आमचंच गाव बघा तेवढं म्हणजे गाव मोठं आमचं तरी म दोन-दोन महिना बायका आयब्रो करत नाही त्या.
करत नाही आता होयच की म.
आणि त्यात परवडलं पण पाहिजे ना आपल्याला केल्यासारखं.
हम्म ते म्हण माहित का सण आलात आता वट पौर्णिमेला गेले कि बायकानी परत आता गौरी गणपती मग गौरी गणपती झाली की परत दिवाळी म संक्रांत असं म्हणजे तेवढं ते जे आ
आणि ते पण आता कस झालंय कि प्रत्येक जण करतच नाय. कताची ते कांदी लेडीजच करते आयब्रो आता जास्त लेडीज आयब्रो करत नाहीत.
माहीत नाही ते त्या व हेच करायला लागले आता कोण म्हणजे नाहीत आता हे करत. आणि अ ल गावाकडे ग्रामीण भागात म्हणजे अ हेचा काय नाहीचो ते वॅक्सिन किंवा आपलं हेज्या फेशियलचा कोण काय बा बायका ते लेडीज करायला बघतच नाही नाही
नाही नाही. वै फेशियल वगैरे ज एखांदी करल तरी पण वॅक्सिन आपल्या गावात ना खेडेगावातनी केलेलं घरातल्यानच मेन पटत नाही.
नाही नाही करतच नाही कोण नाहीच म ते आता आमच्या इथल्या एका लेडीजलाने घात लय ते म्हणत्या म्हणजे पहिल्यापेक्षा एवढं काय नाही म्हणत्या पण थोडं थोडं ही आहे पर मी इकडन करतो काय कॉल झालाय.